करताय.
काय नाही बसले. आराम चा
तुम्ही ये ना त्या दिवशी मला बर्नीमध्ये लोनच दिलं होत बघा.
हा.
हा ते खूप छान झालेलं होतं मला ना बनवायचंय आता लोनचा. तर तुम्ही मला त्याची सांगाल का पद्धत तुम्ही कसं बनवलं होतं.
हो चालेल. चालते ना.
हा मला आहे ना दोन किलोच बनवायचं आहे त्याच्यासाठी मग कस बनवायचा असं कैऱ्या कशा घ्यायच्या कलमी आंब्याच्या चालतील का?
चालतात पण शक्यतो आपण लोणच्याची कैरी आहे ना अ थोडीशी कडक पाहून घ्यायची असते.
हा.
आणि थोडासा आंबटपणा असतो ना लोणच्याच्या कैरीला मग ते जरा बरं लाग त खायला.
आणि कैरी थोडी अशी पिकलेली वगैरे असली तर चालेल का? का कच्चीच लागते अगदी कडकच.
कडकच हवी कैरी कडकच पाहिजे चांगली. पांढर शुभ्र निघाली पाहिजे मध्ये कापताना.
बरं आणि मग त्याचा रे मसाला तुम्ही रेडीमेड टाकलेला होता की घरी तयार केला होता?
नाही घरी तयार करते मी मसाला घरी तयार करते. माझ्या पद्धतीनुसार.
आणि मग लोणच्याच्या कैऱ्या मी आणलंय घरी मग काय करायचं नक्की धुऊून घ्यायच्या आणि मग नंतर कापायच्या ना.
आधी तीन-चार तास पाण्यात टाकायच्या कैऱ्या.
हां.
नंतर मग पाण्यातून काढून स्वच्छ पुसून घ्यायच्या कपड्याने. कोरड्या करायच्या नंतर कापायच्या त्या अडखीत्याने काप तात ना.
हो हो.
हा आणखीत्याने तुम्हाला पाहिजे तशा फोडी करायच्या त्या.
हो.
छोट्या-मोठ्या जशा लाटतील तशा आणि मग ते फोडी केल्यानंतर परत स्वच्छ पुसून घ्यायच्या मध्ये कोडी निघते ना त्याच्यात हा स्वच्छ पुसून आणि असं स्वच्छ कपड्यावर पसरवून द्यायच्या.
मग त्या उन्हात वाळवायच्या का कडक?
अ ह ऊन जर असलं ना तर चांगलंच आहे. अगदी दोन-तीन तास उन्हामध्ये वाळवू द्यायचं चांगलं थोडी अशा छान वाळू द्यायच्या कारण आता नाशिकता हवामान कस जरा ओलसर झालेलं आहे पूर्वी चालायचं. पूर्वी लोनंच मीं भरायची ना तरं बुरशी येतं नव्हती दोन दोन वर्ष लोनच टिकायचं माझं.
हां आणि ते वाळतानी मगं त्याला मिठ हळद वगैरे असं काही लावायचं असतं कां.
लावतात तसं पणं मीं आता हल्लीत असंच करते मीठ हळद नं लावता ऊनात ठवून देते फक्तं
हां
वाळ्या कां मगं त्यां थोडी वाळतात ना तोपर्यंत आपणं लोणच्याचा मसाला तयार करायचा, असतों घरांत.
हां तो मसाला कसा तयार करायचा म्हणजे आता दोन किलोच प्रमाणं सांगा हो तुम्हीं मला दोन किलो बनवायची आहे ना मला.
हो म तूम्हाला फार जास्तं लागतो कां कमी लागतो त्यानुसार मगं तो. आता शक्यतो लहान मुलं. हां लहान मुलं असतांत त्यांना खार लागतो लोणच्यात मगं तसं दोन किलो ला शंभर ग्रॅम मोहरीची डाळं
हां
नंतर अं थोड्याशा लवंगा थोड्या म्हणजे अगदी ग्राम नुसार म्हटलं तसं पांच पांच ग्राम
लवंग मिरे
हां
नंतर मेथीदाणे लागतात. एक चमचा भार चांगले बडीशोप. हां बडीशोप जरा जास्तं टाकायची असतें.
हां हां
त्याचीं हां पन्नास ग्रॅम टाकली तरी चालतें बडीशोप.
हां आणि तेलाचं प्रमाणं कसं घ्यायचं मगं.
हो. तेलाचं ना आता दोन किलोला एक किलो पिशवी तरी म्हणजे पाहिजेच बुवा असं
अच्छा.
कारणं तेल वरं राहिलं पाहिजे लोणच्याच्या.
हां हां.
थोडं बोटभर कारणं मगं त्याला बुरशी येतं नाहीं खराब होतं नाहीं ते.
हा हा.
थोडं तेल जास्तं टाकलं की.
आणि तेल मगं कोणतं घ्यायचं मोहरीचं घ्यायचं कि शेंगदाणे घ्यायचं. म्हणजे कोणतं सोयाबीन.
नाहीं शेंगदाण्याचचं तेल वापरते मीं तरं ते. पणं जरां गरमं करायचं.
हम्मं.
वांफ येते चांगली त्यांला तेलालां कडकडीत गरमं झालां कां. थोडंसं जिऱ्याचे दांणे टाकूंन पाहांयचे तापलं की नाहीं. कळतं आपल्याला
हो
मग हख नंतर गॅस विझवू टाकायचा.
हो.
हो नंतर मग आता आपण परातीमध्ये काय करायचं आधी? मीठ एक वाटी मीठ असतं मीठ पसरवून घ्यायचं. मोहरी पसरवायची असे गोल राऊंड करायचे परातीमध्ये.
हो.
हा मोहरी पसरवायची नंतर मग बडीशोप. नंतर अ परत आपलं मेथीदाणे
हम्म हम्म
नंतर लवंग मिरे हिंग
हां
असं सगळं एक एक करून तिथे टाकायचं आणि लसून टाकायचा. तर लसून सुद्धा मिक्सर मध्ये फिरवून टाकला तरी चालतो.
ओके. तसा टाकला तर चालतो का फिरवून न टाकता जर आपण अखंड टाकला तर?
आवडत असेल तसा अख्खापण टाकता.
हा हा
नाहीतर मग मिक्सरमध्ये फिरवून तो पण टाकतात. तर मग ते तेल गरम असतं ना थोडं
हो
त्याच वेळीच मग आपण थोडं थोडं मसाल्यावर टाकत चालायचं. हिंग लवंग मिरे असतात मग अ मेथीचे दाणे असतात आपण थोडंसं अर्धवट बारीक केलेले असतात. तर ते
हो
मेथी दाणे
हा आणि मग तोपर्यंत काय त्या बांधून ठेवायच्या का कापड्यामध्ये?
काय कैऱ्या नाही नाही कैऱ्या बांधायच्या वगैरे नाही. पसरवूणच ठेवायच्या त्या कैऱ्या.
कसं हवेशीर ठेवायचा ना? पसरून
फॅनच्या हवेखाली घरात ठेवल तरी चालतात नंतर
बरं बरं आणि गुळ घालायचा असला तर आपल्याला मुलांसाठी? ते आता आपण गोड आंबट मुलाना आवडत
हा आवडत असेल तर मग तो गुळ काय करायच तेल तापत असतं ना त्याच वेळी गुळ पण त्यात टाकायचा वितळून जातो मग तो गुळ चांगला
हा मग तो गुळ टाकतात काही बायका काय करतात नंतर मसाला आपण कालवतो ना त्यावेळी पण टाकत तसं बारीक करून, हो
हो टिकत का पण मग? गूळ टाकल्यावर लोनचं वर्षभर टिकत?
हो टिकत ना तस, टिकत गोड आंबटही टिकत तस.
हा
ज्याची त्याची आवड असते आमच्याकडे आंबटच चालत म्हणजे आंबटच लोणच खातात फार गोड वगैरे नाही खात
हा मग ते गरम तेल थंड होऊ द्यायचं का पूर्ण?
नाही त्यात मसाला तळून घ्यायचा आधी सगळा, म ते मसाल्यात सगळ मंद लाल तिखट टाकायच, हळद टाकायची ती गरम तेलात न टाकता थोड गार तेल झाल का म टाकायच कारण जळते ती गरम तेलात लाल जळते ना तिखट जळत
हम्म हम्म
म्हणून मग थोड गार होऊ द्यायचं म टाकायच हळद अन तिखट अणि तो सगळा मसाला म तेलामध्ये राहू द्यायचा तसा सगळ तेल त्यात ओतून द्यायच
आणि तोपर्यंत मग ते आपण कैऱ्या परत वाळवलेल्या असतात त्या घरात आणून थोड्या गार होऊ द्यायच्या
हा हा
हा व्यवस्थित आणि हा मसाला पण एकदम थंडगार होऊ द्यायचा
अच्छा
हा गरम मसाल्यात कधीही लोणच कालवायच नाही.
हो खराब होत का म ते? तस खराब होत
लगेच बुड त्याला असे बुडबुडे येतील
हो मी तशीच करायची मग त्याच्यामुळे माझ लोणच टिकतच नव्हतं कधी.
हा, गरम मसाल्यात कधी टाकायच नसत. अगदीच खंडगार होऊ द्यायच ते मग त्यानंतर मग कैरी मिक्स करायची ते आपण फोडी केलेल्या
आणि बरणी ला पण शक्यतो बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून आणि तिला थोडं हिंगाची आणि लसणाची टरफल असतात ना?
हो.
त्याची धुरी द्यायची असते
बरणी ला का? बरणी ला? बरणी बरणी पण धुऊन उन्हात घ्यायची का अगोदर थोडी तापवून
हो. आपण हे काम करत असताना आधी बरणी पण धुऊन उन्हात वाळवायची चांगली कडकडीत
हा, चिनी मातीची बरणी चालेल का?
हो चिनी मातीची, आता पूर्वी कस असायचे ते मातीचे माठ असायचे अता माझ्या माहेरी लोणचं करायचे मातीचे माठ भरून
हा आणि काही लोक कसे म्हणतात की जाड मीठ टाकलं तर मी म्हणजे लोणच्याच्या फोडी चांगल्या आवळतात वगैरे तसं काही नाही ना.
काही पूर्वी टाकत होते कारण पूर्वी तेव्हा बारीक मीठ मिळायचंच नाही, सगळीकडे जाडच मीठ मिळायचं. अन म ते टाकायचे पण आता हल्ली कस हे मीठ मिळत ना. आपल बारीक मग हे टाकल तरी चालत. फक्त ओलसर नको राहिला जास्त ते मीट. थोडस गरम करून टाकल ना, मीठ सुद्धा आपण कढईत थोडस गरम करून टाकल ना, तर खूपच चांगल म्हणजे
मीठ पण गरम करायच.
हो, कारण जर पाऊस पडत असेल ना मीठ सुद्धा गरम करायच. बडीशोप वगैरे सगळ गरम करून घ्यायच.
म आणि तिखटाच प्रमाण कस टाकायच. तिखट लाल तिखट.
तिखट मग आता आपल्या आवडीनुसार. कुणाला खूप तिखट चालत कुणाला मिडियम चालत. म त्यानुसार अर्धी वाटी, पाव वाटी अस प्रमाण घ्यायच ते. आणि तेवढच टाकायच. आता दोन दि
लोणच्याला अस आपल्याला लाल कलर पाहिजे असला मला लाल कलर पाहिजे, तर मग कोणती मिरची वापरावी अस.
काश्मिरी लाल तिखट टाकायच. काश्मिरी लाल तिखट ने कलर
बा चालेल, छान माहिती सांगितली तुम्ही मला. मी आता नक्की तसेच, त्याच पद्धतीने बनून बघेल.
मी आठवीला असताना माझ्या माहेरी मी लोणच भरल होत. विशेष म्हणजे तुला सांगता येईल. ह, आई माहेरी गेलेली होती. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ती तिकडेच थांबली. आणि, नंतर पाऊस सुरू होईल कैऱ्या मिळणार नाही. ह्या भीतीने मी, हा व आमच्या वडिलांना दादा म्हणायचो आम्ही. दादा कैऱ्या आणून द्या. आपण लोणच करू म्हणून. मी शेजार च्या मावशींना रेसिपी विचारून आली. पण बोलवल कुणालाच घरी बरका, स्वतः तिने ह, आ आई तर बघायची ना मी आई कशी करते ते. त्यानुसार मी सगळ केल. फक्त माझ्याकडून मीठ जास्त झाल होत त्या लोणच्याला.
ओके ओके मी बनवते ह.
हो करून बघ. छान होईल बघ.